हा आवाज येतोय
येत येतय हाय कशी आहेस
बर आहे तुम्ही
मी मस्त काय चाललय कसं चाललय गारमेंटच काम वगैरे तुझं
एकदम छान मगशी चाले साडेसहा वाजता जाऊन
अच्छा काय काय असतं म्हणजे तिथं माहिती दे ना आमला म्हणजे तिकडचं एवढं म्हणजे
तर बघा आमच्या गार्मेंट मध्ये शर्टिंग चालू आहे आणि हे चालू आहे शर्टिंग आणि शॉर्ट्स भरमडी नसतात का जेंट्स म्हणजे लहान साज ते मोठे साईज ते चालू आहे आणि जास्त जास्त आमच्या गार्मेंटला शर्टिनच चालू असते आणि दुसरे पण गारमेंट असतात म्हणजे
तिथं फॅक्टर वगैरे आहेत का असं इचलकरंजीला ह्याच्या
होय होय गारमेंट भरपूर आहेत म्हणजे कोणते कोणते गार्मेंट असतात तिथं फक्त कुडते शिवले जातात कुडते तयार होतात मग कोणत्या कोणत्या गार्मेंटला फक्त शर्टिंग तयार होतं मग कोणत्या कोण्या गारमेंटला फक्त बरमडी तयार होतात मग एखादं गार्मेंट असतं तिथं पॅन्ट तयार होतात टी शर्ट वगैरे मुलं आता ह्याला घालतात बघा गणपतीच्या स्थाला वगैरे नसतात का मंडळाची मुलं एक सारखे टी शर्ट घालतात
हा हा
टी शर्ट पॅन्ट मग ते गार्मेंट मधूनच ऑर्डर देऊन करून येतात ना
अच्छा म्हणजे सा इचलकरंजी वगैरे सगळं त्यासाठी प्रसिद्ध आहे साड्यांसाठी ते पण प्रसिद्ध
साड्या काप अ कपडे. आणि इकड काम भरपूर आहे हा हा इकड काम भरपूर आहे काम करणाराच व्यवस्थित पाहिजे.
अच्छा हा ह ह मग ते तुम्हाला न्यायला वगैरे येतात का का तुमची तुम्ही जात.
हो हो आमच्या कंपनीची गाडी असते. अ ती न्यायला येते आम्हाला नऊ वाजता नऊ ते सठ टायमिंग असत.
अ हा हा हा हा हा.
टायमिंग असतं दुपारी एक ते दीड अर्धा तास सुट्टी असते जेवणासाठी चार वाजता. चहा येतो त्याच्यासाठी पंधरा मिनिटे वेळ असतो. हा हा. त्याच्यानंतर आठवड्याची सुट्टी असते सोमवारी बोनस हो हो छान आहे बोनस वगैरे असतो दिवाळीला
अरे वा.
सण वगैरे असला असं मोठे मोठे सण असतात आपले गणपती वगैरे देवी वगैरे बस. तेव्हा पण सेलिब्रेट करतात गारमेंट मध्येच छान असतय एकदम असे एक फॅमिली असल्यासारखंच.
फॅमिली
म्हणजे कसं होय होय. गार्मेंट मध्ये गेल्यानंतर कसं घरचं सगळं टेन्शन विसरायला होतंय नाही. आणि आपण त्या वेगळ्याच हच्यात जातोय म्हणजे हो हो. होय होय आणि छान वाटतंय खरं काम पण होतय मी पण बरे आहे तुम्ही बर आहे. हॅलो तुमचं काय चालू आहे मग सध्या
काय नाही बघ आत्ताच मुलाचं अभ्यास घ्यायचा आता दिवसभर त्याची शाळा आणायचं न्यायचं त्याला
हम् हम् मग तुम्हाला तुम्ही काय जॉब वगैरे करत नसाल.
नाही माझं दुकान आहे ह्याच किराणा दुकान होतात. म्हणजे मी आता दिलं चालवायला दुसऱ्यांला ऍक्च्युली आमचं होलसेल होत दुकान माझा दिवस अख्खा मी सक. सकाळी नऊ ला दुकानात ते संध्याकाळी नऊ लाच घरी हो. हो दिवसभर तिथंच ऍक्च्युली म्हणजे दुकान खाली होतं आणि वर घर होतं असं. या टाईप मध्ये होत आता मी तेे बंद केलं कारण मला हा आणि मिस्टर माझे मुंबईला असतात जॉबला. हा त्यामुळे मग मला माझ्यावरच आहे त्यामुळे आता दुकानातल सग सगळं मीच बघायचे अगदी म्हणजे आणण्यापासन नेण्यापासन न सगळं सगळं आता मला काय चालायचं करायचं आणि असं. आम्ही कस लहानपणापासून आम्हाला दुकानाची आवड आहे सगळ्यांना आमचं दुकान होतं ना. हो म्हणजे ऍक्च्युली पंढर पूर माहेर आहे माझ चिरमुरे वगैरे प्रसादाचे दुकान असतात कि नाही. ते ते दुकान म्हणजे आम्ही सगळं ते जे कुंकाच्या शिगा वगैरे असतात. असतात की नाही अश्या त्या मी गेल्यावर बघितले असतील ढिग असतात ते सगळं. ते आम्हाला बनवायला येतंय. म्हणजे प्रसाद बिसाद सगळं सगळं येतेय मला टोटली.
म्हणजे मंदिराजवळच दुकान आहे का तुमचं तिकड पंढरपूर मध्ये
हो मंदिराजवळच आहे एकदम शेजारीच
हम्म हम्म छान आहे ना म लकी आहे मग तुम्ही?
हो आणि खूप म्हणजे आम मंदिर पण आहेत आमच्या काकांची वगैरे होते ना लहानपणापासन सगळं. म्हणजे आम्ही सगळी नवरात्रात चार देव्या होत्या त्यांच्याकडे काकांकडे हो आम्ही सगळे. हो त्यांच्याकडेच मंदिर होते सगळे ते नवरात्रात देवस्थान ह. असत ना आणि ते जे मंदिर होतं ना ए माय तुकाई पद्मावती मंदिर एकवीरा देवी यल्लमाई आम्ही सगळीकडे शाळा सुटली की नाही संध्याकाळी आम्ही तिकडच असतो बसायला जाय. असं वगैरे हो खूप वातावरण नाही आत पंढरपूरलं जात. ते दरवर्षी पण आता सगळं सरकारच्या ताब्यात गेलंय ना ग. मंदिर हो त्याच्यामूळ मग आम्ही आता म्हणजे जातो आम्ही दर्शनाला वगैरे सगळीकडे जातो आता पूर्
मग लहानपणीचे लहानपणीचे दिवस आ आठवत असतील मग
हो. मस्त आता आम्ही गेलो होतो ना पंढरपूरला माझी बहीण पण आली होती इचलकरंजीची आणि भाची वगैरे आली होती मी मी अचानकच गेले होते. आणि त्यांचं पण अचानक लग्न अस. साठी आल्या हो त्या इतकं फिरलो मजा केली नुसते आम्ही सगळ्यांनी म्हणजे रोज संध्याकाळी हो खूप झालंय अगं आणि कस. लहानपणीची मजा वेगळीच आणि भाचे कंपनी घेऊन हिंडायच म्हणजे एक नंबर वाटत. सगळे म्हणजे सगळे एकत्र. खूप प्रचंड म्हणजे का आम्ही एन्जॉय केलाय ना म्हणजे आम्ही म्हणजे आता तुम्ही काही त नाही ही आताची पोरं आम्ही शाळा सुटली की उन्हाळ्याच्या सु असली की देवळात खेळायला दिवस बर अक्षरश हुडकायला यायचे घरात चला. आता पाच वाजले घरी म हो मंदिरातच खेळत बस.
मुलं मोबाईल सोडून घराच्या बाहेर जात नाहीत.
कुठही जात नाहीत आणि आणि त्यावेेळेस कस विश्वास होता लोकांचा तेवढा. कुठेही जात नाहीत आपल्या गेटच्या बाहेरी पुरं कुठेही जाणार नाहीत हथच असणार आहेत. हे माहित होतं सगळ्यांना म्हणजे आज.
पण जे खेळ खेळत होतो ते आजकालच्या मुलांना माहिती पण नाहीत.
हो ते जेबल्या वगैरे तू खेळत होती का नाही माहित नाही मला आम्ही तररस्ते आणि आम्ही देवळा पाशी असलो ना आम्ही त्या गाड्यांमध्ये त्या गर्दींमध्ये तिथं खेळत होत मी ते जिबल्या खेळायचं क्रिकेट खेळायचं. अक्षरच्याः क्रिकेट खेळलाना कुणाच्या तर दुकानात जाऊन तो बल्ब फुटायचाच. इतके ओरडायचे ना बॉल द्यायचा नाही मग पैसे गोळा करायचे. आणि बॉल आणायचा परत दुसरा जाऊन आणि असं काही नाही पोरीस खेळायच अस. सगळे पोरं पोरी एकत्र खेळायच आम्ही आणि आमचा एक छोटसा असा बोळ आहे म्हणजे तुला आता बोोल म्हणजे माहती् आहे का नाही मला माहत नाही छोट असं हा.
हा.
त्या बोळात न आम्ही साईडला सगळ्या म्हणजे पूर्वी काय गाड्या नव्हत्या कुणाकडे एवढ्या
हा हा
ह्या म्हणजे दोन हजार अ सोळा सतरा पाासून गाड्याचं प्रमाण वाढलंय लोक लोकांकड हा आधी कस सायकल ह असायच्या
हो
सायकल वर आम्ही म्हणजे आमच्या बोळ त्या लाईनीत सगळ्या सायकली वळीने आणि आम्ही तिथंच ते क्रिकेट खेळायचं अशी इतकी मज्जा यायची ना तो बॉल गेला की ओरडायचे कोणतरी मग परत ते आणायचा जाऊन हळू त्यांच्यासमोर गप् बसायच वारकऱ्याला लागायचा कधी कधी म्हणजे असं इतके मार खल्ले एवढे बोलले खल्लेत लोकांचे पण खेळायच काही सोडलं नाही
खेळ हो तेच ना खेळ काय कमी नसायचा आपला
हो आणि आणि ते फरशा लावून खेळतात ना ते असं वर एकावर एक सात फरश ठेवायच्या बॉल मारायचा ते लपून लपून बसायच ते यायचच नाही ते हा ते म्हणजे सुंदर खेळ होते आता जे व गेम हे असलच घेतात बोरग
नाही मुलांना असं मैदानी खेळ कुठं माहित आहेत जास्त आजकालच्या
नाही नाही नाही माहिती अग आणि ते आपल्याकडं मारी वे गेम असायची बघ ती मारवची गेम ती कुणाकडे असले गे नाही त्याच्या घरीच जाऊन पसायचं तू खेळ बाबा आधी तुझ्या नंतर मला दे म्हणून माग लागायचं आधी तू खेळ
खो खो खेळायचं बघा शाळेमध्ये खो खो सुद्धा खेळले जायचे कबड्डी खो खो
कबड्डी असं आमच्याकडे नव्हते कारण आमच्या शाळेला ग्राउंड नव्हत जास्त खो खो कस तिथल्या तिथं आम्ही खेळायच कारण गावात होती ना त्यामुळं आणि शाळेत चालत जायच आम्ही दहावीच्या नंबरला तर मला तर कोणीही सोडायला आलं नव्हतं माझी मी जाऊन नंबर बघून चालत जाऊन आपले कुठ नंबर आलाय बघून यायचा दुसऱ्या दिवशी सुद्धा पेपरला सगळ्यांच्या आई वडील असायचे आम्ही मात्र एकटी असायची कोणामला विचारत आहे ना सोडायला नाही ना आणयला नाही
वडील जातात गाडीवरती सोडायला आणायला जातात सोडायला जातात
सायकल वर जायचं लांब असेल शाळ तर कारण एकच नंबर एका ठिकाणी येत नव्हता पूर्वी म्हणजे प्रत्येक अ पेपरला वेगग्या ठिकाणी नंबर अस कॉलेजला पण फॉर्म भरायला आमच्या आम्हीच भरायचं आमच्या आम्हीच ते ऍडमिशन घ्यायचं म्हणजे असं हे नव्हतं कधी की मी
हा पालक नव्हते आपल्यासोबत ह
कोणच नाही कोणच नाही मी तर नंतर मी जॉब लागले पीडब्ल्यू डी मध्ये होते जॉबला ह तर अक्षरशः मला सगळे माग लागलेले माझं ऍडमिशन घ्यायचंय चल म्हणून गल्लीले पोर सगळी म्हणजे असं हो सोडला मी टेम्परवरी होते का म्हणजे मी पाच वर्ष केला तिथं पण मी मराठी टायपिंगलाच होते तिथं
होय.
कारण हो त्यावेेळेस कसं म्हणजे एवढ. टायपिंग कोण करत नव्हतं ना ग
हा हा मराठी टायप मराठी टायपिंग खर खूप अवघड असतं ना.
हो पण ते शिकून शिकून एकदा आपल्या हातातत बाळ. माझ मराठी झालंय तीस छत्तीस हम्म. दोन्ही परीक्षा पास झाली म हो
होय. लग्न झाल्यानंतर सगळं बंदच करून घरात बसलं असाल मग.
तेच की काप.
होय की एवढं शिकायचं एवढं जॉब. करायचं आणि लग्न झाल्यानंतर सगळं सोडायचं आणि घरात बसायचं.
हम् हम् ही तर विषय आहे पोरांचा सातवीला यतत
मग आता पण जॉब करू शकता ना तुम्ही आता दुकान पण नाहीय ना तुमचं
ह् नाही ग त्यालाच वेळ देते आता पूर्ण म्हणजे कसं त्याला आणायचं सोडायचं न्यायचं. क्रिकेटला जातो क्रिकेटला सोडायचं परत त्याला
हा ह दिवसभरते त्यासाठी हॅलो हा बोला ना.
हा दिवसभर त्याच्यासाठीच म्हणलं. आणि आता कस बस लावली नाही आ मी त्याला मीस सोडते. नेऊन आणते कारण बस मध्ये एक तास जातो अगं त्याच्या शाळेला. मग त्याच्यापेक्षा... आपण हो दहा किलोमीटर आहे इथून
भरपूर लांब आहे मग.
हो मग ते त्याच्या आहे इथ पण ती शाळा जी आहे ना त्याचा मेन. कारण सांगू का तुला त्या शाळेचं, कुठलंही दुकान जवळ नाहीये. कुठलही काही जण तू ज्याळेच्या बाहेर आली. सगळीकडे हकडं शेती, तिकडं शेती समोर हायवे. कुठ जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही.
आणि मुलांना खेळायला ग्राउंड वगैरे आहे की नाही?
नऊ एकरात शाळा आहे त्याची.
अरे बाप रे!
हम् ग्राउंड वगैरे खूप मोठ आहे शाळेच आणि शाळा.... ते आहे ना ते बाहेर पण पाठवत नाही पण बाहेर जरी तू चुकून आली तर तू... तुला काही नाही शेळ्या, मेंढ्या असलच दिसेल.
हा हा.